हा. येतोय आवाज मि रीस मी रिफ्रेश केलं तुम्ही पण एकदा फोन करताना रिफ्रेश करा.
बरं बरं
रिफ्रेश करून बघितलं मी परत नंबर टाकून बघितल. झालं ल लागला कॉल अस करा तुम्ही पण फोन झालं की रिफ्रेश करा लावा म्हणजे लागेल बघा
हो हो.
काय म्हणताय?
काही नाही हेच पर्यटन स्थळांबद्दल बोलूया.
चालेल ना मग तुम्ही कुठल्या कुठल्या पल प पर्यटन स्थळ पाहिले आहेत का?
हो आता जस्ट मुंबईमधलंच आहे म्हणजे खोपोली. रायगड जिल्ह्यातील खोपोली हे गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे.
हा.
हा तिथलं ठिकाण म्हणजे गगनगिरी महाराजांचा आश्रम ये तो. हम्म मुंबई पुणे हायवे वरून खपोली वर उतरल्यानंतर सात ते आठ किलोमीटर व डोंगरा च्या भागामध्ये आहे तो पूर्ण.
अच्छा
हा तर हे गगनगिरी महाराजांनी विसाव्या शतकात. चे महान संत होते ते त्यांनी गगन गगनगिरी नाव त्यांचं त्यांच्या तपश्चर्येमुळे मिळालं त्यांना ते. हा म्हणजे ते मौन व्रत कठोर तप लोकसेवेसाठी प्रसिद्ध होते ते. त्यांना समाजाला अध्यात्म आणि निसर्ग प्रेम आणि मानवता. हे संदेश द्यायचे होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अ समाधी घेतली. आणि तिथं आज त्यांचा खूप मोठा मठ आहे. निसर्गरम्य स्थान आहे ते सह्याद्रीच्या कुशीत शांत हिरवगार. ह हिरवागार परिसर आहे ध्यान ध्यान धारनेसाठी उत्तम आहे तो.
अच्छा.
ह त्यांची मोठी मूर्ती आहे तिथे हो आत्ता कालच गेलो होतो आम्ही. अ तिथं त्यांची खूप मोठी मूर्ती आहे गगनगिरी महाराजांची आणि त्यांची समाधी पण आहे तिथे.
होय का?
हा तिथं मोफत भोजन म्हणजे दररोज भाविक येतात ना? त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून तिथं भोजन दिलं जात महाप्रसाद दिला जातो त्यांना हा तिथं त्याच्यानंतर त्यांची गोमातेची सेवा म्हणजे त्यांनी गो गो सेवा तथे आश्रम मोठा गोशाळा बांधलेली गायंच्या सेवेसाठी. वृक्षारोपण वृक्षारोपण केलं जातं तीथं महाराज महाराजांनी म्हणजे लाखो झाडं लावलीत तिथं त्या परिसरामध्ये म्हणजे जंगलसारखं आहे ते एकदम.
हम्म.
हा आणि गरजू लोकांसाठी आरोग्य सेवा दिली जाते तिथं. शिबिर घेतले जातात.
हा.
त्यांचे प्रमुख सण पण आहेत तिथ ते तिथं उत्सव साजरे केले जातात तिथे मोठ्या प्रमाणात. चैत्र महिन्यातील मोठा उत्सव साजरा होतो. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा दत्त जयंती. नवरात्र हे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं तिथं. लांबून लांबून भाविक भक्त येतात तिथं. म्हणजे तिथे हेलिकॉप्टर वगैरे ते सुद्धा उतरता उतरण्याची व्यवस्था आहे एवढं मोठं ग्राउंड आहे तिथे.
अरे वा.
हा हेलीपॅड.
हेलपॅड ओके ओके मग तुमच्यापासन किती लांब आहे ते.
आमच्यापासून म्हणजे तु कल्याण वून खो पोलीस ट्रेन पकडायची दोन तास लाग तिथे जायला. आणि तिथून अ रिक्षाने आपण गगनगिरी महाराजांच्या मठात अ दोन मिनिटामध्ये पोहोचतो.
अच्छा म्हणजे साधारण
ह् दोन अडीच तीन तास धरून चालायचे आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ते आपला दोन तीन तास वेळ कसा जातो हे आपल्यालाच कळत नाही एवढं सुंदर वातावरण आहे तितलं.
हो का म्हणजे ह अस
आणि त्या त्यांचे नियम पण आहेत तिथं म्हणजे शांतता पाळा. माणसा मांसाहार दारू निषेध आहे तिथं मोफत राहण्याची व्यवस्था आहे.
म्हणजे हे जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी धर्मशा म्हणजे काय म्हणतात त्याला. हम्म धर्मशाळा पण आहे हा व्यवस्था आहे. हम् भक्त निवास म्हणून भक्त निवास म्हणून हम्म हम्.
अरे वा.
हम्म
छान चांगलंय की.
आणि गर म्हणजे ह्या मुंबईच्या गर्दीमध्ये आता मुंबईमध्ये आलं तर खूप गर्दी आहे. परंतु तिकडें जर गेलं ना तर वाता वरण एकदम थंड शांत गर्दीपासून दूर
हा.
ह आणि शांत एकदम शांत वाटते तिथ.
हो का.
हा अध्यात्म आणि निसर्ग सेवा यांचा संगम तिथं माझं संबोधलं जातं त्याला.
होय का.
आणि जर समजा आपल्याला तिथे जायचं असेल तर त्याच्यासाठी जाण्याआधी तिथं बुकिंग वगैरे पण करू शकतो आधी,
हम.
म्हणजे दुरून जे भक्त येणार असतील ना तर त्यांच्यासाठी असे व्यवस्था आहे ती
हो का. मग तुम्ही. काम केला होतात ते.
हा नाही आम्हाला जवळ आहे ना इथून डोंगराच्या कुशीत.... एकदम आणि अर्ध्या डोंगरपर्यंत... म्हणजे त्यांची ध्यान साधना तिथं केली जाते म्हणजे त्याला.... गुफा आहे त्यांची ध्यान गो गुफा....
हो का?
हम्म त्यांच्यामध्ये महादेवाच मंदिर नवनाथांचे मंदिर... नवग्रहांचे मंदिर असं त्यांनी वेगळे वेगळे स्थापन केले गोशाळा...
अच्छा म्हणजे हे नाहीये तिथे पायऱ्या वगैरे नाहीयेत...
हम्म...
पायऱ्या नाही आहेत ना..
हा जास्त पायऱ्या नाहीये म्हणजे असं चढ आहे तिथे चड डांबरी रोड वगैरे.... केलेला आहे त्यांनी तिथे...
फक्त पायऱ्या नाहीयेत जास्त....
जास्त पायऱ्या नाही येत...
ह असं म्हणजे चालत जाण्यासारखं आहे....
हो हो....
अरे मग तिथे काही असतो महाप्रसाद वगैरे...
हो त्याचे टायमिंग ठरलेलं असतं फक्त दुपारच्या.... साडेबारा ते दीड पर्यंतच असतो तो.....
हा तेच ना काहीतरी असत ना तचं म्हणजे हम्.....
डेली अस...
हा दररोजच स्किप हा बऱ्याच ठिकाणी असतो मग ते त्याच टायमिंग असतं ना...
त्यानंतर अजून तिथं जर आपण खोपोलीमध्येच म्हटलं तर.... खोपली मध्येच म्हंटलं तर महाड आहे..... त्या महाडचा गणपती अष्टविनायक पैकी त्याची पण म्हणजे तो इच्छापूर्ती करणारा महागणपती..... म्हटलं जातं त्याला....
महाडच्या गणपतीला हा.....
हो मंदिर पण ते खूप छान आहे तिथलं महाडचं....
हम्म.....
हम्म.... नेचर खूप छान आहे तिथलं आणि तिथं कसं समुद्र हा रायगड जिल्ह्यामध्ये येत ना त्याच्यामुळ कसं.... समुद्राचा थोडासा भाग त्याला लाभलेला आहे....
हे खोपोली रायगड जिल्ह्यात येतं का?
हो खोपोली रायगड जिल्ह्यातच आहे...
अरे वा रायगड म्हणलं कि मग हे झालं ना रायगड.... तर काय खूप महत्त्वाचा किल्ला आहे.....
हो....
त्यामुळे मग रायगड पाहिलाय तुम्ही.....
अ हो रायगड पाहिलाय मी.....
हम्म....
हो रायगड पण बघितलाय....
तुम्ही आता जे भा मानला ते गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे तिथे.... असं राहायला खूप छान वाटेल ना....
हो खूप शांत आणि एकदम मस्त वातावरण आहे तिथे.....
असं अगदी कसं म्हणजे..... खूप वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं म्हणजे.....
हो हो म्हणजे कसं..... आपल्या मनामध्ये जे चंचल विचार असतात हे असतात पण तिथं गेल्यानंतर एकदम शांत वाटत..... तिथल्या वातावरणामध्ये गेल्यावर असं म्हणजे खूप वेगळं फील होतं आपल्याला.... कि स्वर्गात गेल्यानंतर जो आपण स्वर्ग नाही बघितलाय परंतु.... तिथं गेल्यानंतर स्वर्गात गेल्याचा आनंद भेटतो. त्या मंदिराच्या बाजूनेच एक खूप मोठी नदी ए. तिचा प्रवाह इतका आहे की ते प्रवाहाचं पाणी... एवढं खळखळ, खळकळ... आवाज येतो त्याचा
हो ना? अरे बापरे!
हम्म
म्हणजे पाणी म्हणजे नदी ए का तिथे?
हो नदी वाहते तिथे
ओके म्ह... या मठाच्या तिथून का?
हो, बाजूलीच... मठाच्या बाजू... म्हणजे ते म मध्येच आहे तो, नदीच्या असं कडेलाच आहे तो मठ
हो का?
हम्म
हुं अच्छा, मग तुम्ही गेला... गेला होता, तर मग किती वेळ होता तिथे?
आम्ही दोन तास होतो तिथे
हो का... अरे वा! छान वाटलं असन, मग प्रसाद घेतला का मग, का नाही?
नाही नाही
म्हणजे हा, प्रसादचा असा टायमिंग अस ना त्यामुळे... हुं... हुं.. अ... कोणता गगनगिरी... गगनगिरी महाराजांचा मठ का?
हा, गगनगिरी महाराजांचा मठ.
अच्छा, इकडे पुसेगावला बघा सेवागिरी महाराजांची रथयात्रा असते, यात्रा असते, माहितीये ना, पुसेगाव आमच्या इकडे... सातारच्या इकडे... पुसेगाव... हम्म सेवागिरी महाराजांची रथ... हे यात्रा असते... हे असतो उत्सव असतो, लाखो... भाविक येतात, माहितीये?
हुं.. हुं.
म्हणजे खूप छान हे असतं ह... मग तुम्ही मुंबईच्या बाहेर कुठे गेलात की नाही फिरायला?
अ... जास्त तर नाई
हम्म... तुमच्या इथेच एवढं पाहण्यासारखं आहे, की काय बाहेर जायची आवश्यकताच नाहीए तुम्हाला
हो... हो, तसं रत्नागिरी... रत्नागिरी पाहिलंय
हुं.
हा... रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण म्हटलं जातं, कोकणाची मुकुटमणी आणि हापूस आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध ए तो
हो.
हम्म... रत्नागिरी
हा.
कोकण म्हणजे... ते कोकण किनारपट्टी... समुद्र किनार लाभलेला ए त्याला हा... गणपतीपुळे तिथलं, प्रसिद्ध स्थान तिथलं
गणपतीपुळे पण, आता छान झालंय बघा
हो... आता अजून डेव्हलप होईल ते बांधकाम... हो बांधकाम चालू करणार ए त्याचं... आरबी समुद्र म्हणजे ह्येला.. ह्येला रत्नागिरीला... बारबी समुद्र जास्त हे ए ना
हो.
हम्म
अरबी समुद्राच आहे.
आणि गणपतीपुळे बीच पण छान आहे तिथला.
बीच छान आहे. मंदिर पण छान आहे.
हो गणपतीचं मंदिर स्वच्छ, खूप स्वच्छ छान आहे.
खूप छान आहे बघायला मग तस छान वाटत असं तिथेच बघा पिक्चरचं बरच शूटिंग झालं होतं. बघा नाही का हम्म हा तू दुसरा भागच तिथं झालं होतं बघा
तो पण तिथं झालाय पहिला पण तिथं झालेला आहे.
हम्म तिथेच झालंय.
तुम्ही गेलाय का कधी?
नाही गणपती जाऊन खूप वर्ष झाली साधारणत लग्नाच्या आधी गेले तेव्हाच काय दोन तीनदा तेव्हा गेलते, त्याच्यावर लग्न झाल्यानंतर नाही झालं
हा तिथले बीच खूप प्रसिद्ध आहेत ना हा ते बीच, आरे वारे बीच.
हम्म अ परत हे आहे हरे हरे
ते हे ऐतिहासिक ठिकाण पण आहेत तिथं खूप रत्नदुर्गा किल्ला आहे, भगवान परशुरामाचं मंदिर आहे.
हो
हा थिबा पॅलेस आहे.
हो
त्याच्यानंतर अजून टिळकवाडा.
हो
कोकणातील आंबा बाग आणि टिळकवाडा हा लोकमान्य टिळकांच जन्मस्थान आहे.
हो
हम्म पावस स्वामी स्वरूपानंद महाराजांचा आश्रम आहे.
हो पावसला. पावस पण ह आहे बर पाहण्यासारखं.
हापूस आंबा तिथला सगळ्यात म्हणजे महाग आणि गोड आंबा आहे. जी आय टॅग आहे त्याला जस आता तांबूलला भेटलाय आपल्या
हो आंब्या तर आंब्यासारखं काय तांबूला माहूरगडच तांबू हा माहूरला तांबूल असत बघ
हा नाही आता जी आय टॅग हो जी आय टॅग भेटलाय ना त्याला
म्हणजे
म्हणजे जस अ बाला तिरुपती बालाजीचे लाडू कसे प्रसिद्ध आहेत.
हां
तसं अ आंबाबाईचा माहूरचा तांबू आहे ना त्याला पण तसंच प्रसिद्धी भेटली आहे आता. म्हणजे देश विदेशातून जे लोक येतात त्यांना सुद्धा तो खूप आवडतो असं.
हो का अरे वा
तसच म ग आम आणि हो आणि हा हापूस आंबा आहे ना त्याला सुद्धा जी आय टॅग आहे.
हो का अच्छा खरच